हम्मं
हां सुरेखा कायं गं
कांहीं नाहीं आंराम चाललांय
आंराम चाललांय हां गं किती ऊंन लागतंय नां गं
खूपचं ऊंन पडतंय शेतांत गेले होते कापूस लावांयला
हां शेतांत गेली होती कां तरं
हां
लावणं झालं कां मंग कपाशी
कायं नांय अजूंन हम्मं बाकीे अर्धीच पिशवी लावली तेवढी
हां
आजचं संध्याकांळी जाणारं आहे
संध्याकांळी कां हां ऊंन बां म्हणजे ऊंन जास्तं आहे नां गं आंता
हा, नुसता वाफा निघून नाही का. त्यात कारण व्हायचं.
मंजूर घेऊन गेली का तू एवढीस.
हा हो हे, मुलांना घेऊन गेली होती ते पण कुठ. एकदोन. काय चाच लावली तेवढीच ना मग काही नाही. तीच का हम्म मेस, ह नसत ते थकून गेलेस सारखं. नाही थकून जातात म्हणतात ते. भूक लागली तहन लागली नाही का.
असं हा, ना असं करायला लागतात ना ग!
हम्म, थोडे मोठे राहतात ते करतात.
हा लहान आहे. ना ग अजून.
किती जण मुलं बारक्या पोऱ्यांना काय. हम, करत ते काही नाही. सारक भूक लागली तहन लागली जे जायच . हा, ते मग ते लावायचं पण विसरून जाणार ते अर्ध अर्धच राहणार म्हणून म्हटलं नकोच.
हा ना, नाहीतर मागून परत लावायला हे होणार ना ग.
हा ना, सावलीतच बस सांगितलं त्यांना.
हा, पाणी आहे ना ग तुझं तिकड! विर आहे का?
विर पण आहे. बघू हम, विहीर पण आहे. पण बोरजून जास्त पाणी नाही आहे. त्याच्यात पण आतण. तना बोर पण
हा,
पाणी कमी आहे. थोडं.
कमी आहे का?
हा,
हम्म,
जास्त पाणी राहिलं तर मग काही नाही टेन्शन. त्या सरांना सांगितलं होतं का तू ते. हा,
नाही ग, भेटले नाही ते सर आले म्हणजे. येतो म्हणे ताई येणार आहे. आज तुमच्या गावाला अस सांगितलं सरांनी. म्हणून काय, मी वाट बघितलं पण आलेच नाही ग ते सर.
हा,
हा, काय काम निघाल असेल का? काय माहित मी न पण नाही. फोन लावला मग!
दुसरं काही काम असेल निघून घलं.
असं सांगत होते ते. अ, ताई तुझं घर अ ती उषााताई आहे. ना अंगणवाडी सहा नंबरची कोडपांढरीची. ची,
हम्म,
तिथं घर तुझं आहे तुझ असं विचारत होते. ते सर हा म्हटले ती थच. घर आहे. माझं पण तिथं येऊन कॉल करायचं अस सांगितलं मी त्यांना.
सांगितलं का?
हा.
आ
फोन लावायचं असं, हा नाही ना. हा
ते घाईत असतील, म्हणून गेले असतील. मग शहाण्याला जाणार ते सांगत होते
ते शहाणाला जायचं आहे तर येणार असं पण नाही आले.
तितरीला पण योगा दिवस साजरा केला वाटतो मॅ
हा ना, आज योगा दिवस आहे का ग सुरेखा?
हा ना जागतिक योगा दिवस.
म्हणून, मला पण मॅडमने फोन लावला होता, रंजना मॅडमांनी योगा दिवस आहे तर किशोरी मुलींना बसव. योगा विषयी माहिती दे. योगा करायला सांग. पियर लिडर आहे ना आपली?
हो.
सांगायचं असं सांगत होत्या मॅडम पण
हम्म. माहित पण मला सांगितलं मी संध्याकाळी घेणार म्हणून सांगितलं तिला
हाव.
मला नाही जमणार आज
परत बघ ग आता कसं पेरणीचे दिवस आले ना ग आता मग मुली चालले जातात कपाशी मका लावायला त्याच्यामुळे आता संध्याकाळीच मी पण बघते
हम्म.
हम्म.
गाडीत जेवढ्या भेटल्या तेवढ्या
हा.
नाही का
हो.
हम्म तसं करू मी पण येऊन जाणार म
हा चालेल नाही तर इथच एकत्रच घेऊन घेऊ आपण हा.
हाव तस करू
हा.
नाहीतर मग इथच मुलींना मग बघू किती गोळा होतात ते नाहीतर मग
हाव तस चालेल कसं पण हा मिटिंग दाखवावी लागेल ना ग आपल्याला योगा दिवस आहे तर. हम्म.
योगा दिवस आहे.
हाव.
संध्याकाळी बघू टाइम भेटला तर, हम्म. जास्त मोठ्या मुली असतात ना अकरावी बारावीच्या तर त्या पण पाहिजेत
हा ना, येतच नाही उलट ते लहान मुली येतात ना ग आठवी नववीच्या.
हा त्या येतात.
हा अकरावी बारावीच्या अजून ते नाही येतात.
अस तर मोठ्या मुली नाही येत त्यांना काय वाटत काय माहित.
हम्म.
अह दहावी बारावी झाली जास्त शिकून झालं
हा जास्त शिकलेली असं वाटतं का त्यांना.
हा ना त्याचं फोनच कमी नाही येत. सबस्क्राईब कर
काय मग जेवण केल शेतातून आल्यावर जेवली बिवली का?
हा ना खिचडी भात केला होता.
हा
तिखरस खाऊन घेतला शेतातच जाता नाही भूक पण नाही लागली. मग नंतर खाणार उडदाची दाळ ह
हम्म
बस
चांगल नावलोट शेतामध्ये चांगल मस्त सावलीत बसून खाऊन घ्यायच ना ग
हम्म
हा
घरी आल्यावर पण धावपळच असते ना आपली सगळी
होना ना धावपळच असते. अस हे ढग वगैरे निघालेले असतात तर मग दिवसभर काम होत. पण जास्त ऊन पडतय त्याच्यामुळ हम्म नाही करू वाटत काय काम करायला सारख काम अ कस तरी होत म्हणून
ताह वाटत काम करायचा.
दिदीचे पप्पा पण सांगत होते राहते म्हण त्या काळी येऊ चल घरी म्हणून निघून आल. ते पण हम् जास्त लागतो मग हम् सांगत होते तो कचरा पण जाळायचा राहिला आहे तसाच. ते शेणखत टाकल होत ना.
हा
ते ढिगावरून मग ते सगळ कपड्याच्या चिंध्या चिंध्या सगळ्या शेतात पसर हम्म. जिकड फिरते तिकडे ऐकक ऐकक उचलते हि
हा हा ह.
डे केलय वासंत बिहान काडे पेटी घेऊन जाणार मग.
उन्हाळ्या मध्ये मक्की लावली होती ना ग तू सुरेखा.
हा मक्की होती
किती निघाली मग मक्की तुझी.
काये किती खिन टोल नाही झाली काही नाही माहित तेवढ
नाही माहिती का.
हम हम्म् पा साठ हजार.
साठ हजाराची का झाली ह चांगलीच आहे हम्
चांगल आहे तरी पण काय असच.
आपले आणि तुझ घरग ते पूर्ण झाल का. तुझ घराच पूर्ण झाल का ते काम.
तुमच्या गावाचेच मिस्त्री आले होते ते पण. अजून पण नाही अ एक दिवसले होते दुसऱ्या, दिवशी गायपच झाले.
हा.
बाथरूमच चालू होत काम.
हा. माझं पण आता काम चालू करायचं आहे, ग पण आमच्या इकडं पाणी नाही ना ग म्हणून काही.
ह हो. दरवाजा बसवायचा होता, तर दरवाजा पण नाही बसवला का. हम्म फोन लावतात तर उचलतच नाही फोन.
हा ना त्यांना काय आपण पैसे देऊन बोलवतो ना ग तरी असं. करतात फोन उचरायला काय होत असेल त्यांना.
हम् एका दिवसाच घेऊन घेतलं त्यानी पैसे उद्या येत म्हणे न. की येणार आहे म्हणे.
आणि आलेच नाही फोन पण नाही उचलत का?
फोन पण नाही उचलत.
का असं लोक असतात पई काही करायचं.
वाळू मागवायला सांगितलेली वाळू पण मागून घेतली सिमेंट सांगितलं सिमेंट पण.
मग सिम, सिमेंट खराब होत. तो ना ग मग लवकर येऊन करायला पाहिजे ना ते
असंच करतात हो मन देतात. तिची मिस्त्री पण त्याने पण तसच केलं. दोन तीन किलोकारच्या मेस तरी तुटक तुटक काम करत हान.
आपल्याला वाटतं करून देणार भाऊ आपण विश्वास ठेवतो, पण ते काय नाही ऐकत.
त्यांना तिकडं जास्त पैशाच काम घेतलं ना. हा तसच करतात काम, पण तुम्ही जर म स्तरी बघितलं आणि चांगले मिस्तरी बघायच आणि ठरवून घ्यायचे.
हो गं बाई, तसच करावं लागेल. माझ्या नवऱ्याला सांगाव लागेल नीटसं त्यांना पण.
हम् चांगले बघायचे नाही तर मग अर्ध काम सोडून जात
असं नाही करायला पाहिजे ग, हम् आपण काही पैसे देऊन बोलवतो ना ग त्यांना असं कशाला करायला पाहिजे.
एकाच ठिकाणी नाही घेते घराचं का बांधकाम करायला चार पाच ठिकाणी मग हिच्याकडेच याच्याकडे दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडे, तिसऱ्या दिवशी. येतच म्हणतात ते नाही असं नाही म्हणत,
हम्म.
येतच सांगत रोज फोन केला ना त्यांना हा, येतो, उद्या येणार असंच म्हणतात त्यांच
ह खोटं खोटं कशाला बोलायचं. नागं यायचं असेल तर यायचच असं, येतं असं म्हणून यायला पाहिजे ना ते.
दुसरा दिवसच नाही उगवत त्यांचा. का तर रोजच रोजच आपल्याला पण नाही आवडत मग तसं. किती फोन करायचा, मग दुसरी म दुसरी मिस्त्री बघतो.
हम
धनवंतीने नाही कला केला का तुला अजून-
नाही कमलीने केला होता कॉल मला. कमली आताच फोन लावला तिच्याशी बोलली,
हम्म
पण काही तिच फोनच म्हणजे नंतर परत कट झाला.
हम्म
लागतच नव्हता, हम्म
माझ्या मोबाईलला पण चार्जिंग नाही केलं ते काही तीनच- टक्के चार्जिंग दाखवते काय माहिती चार्जिंग संपणार- का काय हू हू थोड होती वीस होती पोरांनी बघितलं मोबाईल-
हा
कापूस लावायला सांगित होते.
म्हणजे तू आता घरी आहे का दुकानावर. गेलीये.
घरीच ये ना.
हा घरी ये का. आणि नाही ते माझे घरचे पण आता पान सिंबल ला गेले.
हम्
ते माझ्या मुलाची कटिंग वगैरे करायची ये ना आता शाळा- पण उघडली तर त्याची थोडी म्हणजे तयारी करू म्हणून ते गेले.
हम्म कधी जाणार आहे उद्या परवा.
हा उद्या परवा त्याला पाठवावं लागणार ये. म्हणून कटिंग वगैरे चप्पल पण नाही आहे मम्मी असं सांगत होता जा म्हटलं घेऊन ये मग त्याच्या पप्पा बरोबर गेला आहे तो पण-
आणि शहाद्याला कुठे शाळेत आता मी जागा- हम नाही क शारदा कन्यामध्ये कशा-
नाही ते आश्रम आहे ना ग ज्ञानेश्वरी?
नाइ शारदा कन्यामदे कसय एखादी मुलगी जाते का?